थांब काय थोड हा थोडा वेळ थोडा वेळ थांबा आणतो एवढं हा काय
हूं
तेच्यावर पडली तिथे पोरगी कुठं द्यायचं मला बांधायला
त्यांना पेपर देताना कंटाळा येतोय इथं बसून एका दिवशी दोन नसायला पाहिजे. आता पेपर दिले ह्यात पास झाल तर आजचा आता
लागाच लागले उडीत वडा पाहिजे का कोबर काडून
आता या दुसऱ्या आताचा पेपर द्यायला त्यात जर क्वालिफाय झालं तर मग ते सकाळचा पेपर तपासल्याचा हम्म हम्म
स लावून चेचा म्हणल्यावर चेचून होत नाही ग म्हणजे कुठ बासूव्या लावलंय संध्याकाळी लावतय, संध्याकाळी लावतय खूप झालं एका साईडला बांधा कधी येणार असलं ग नुसतं ते गोळ्या कमी येत नाही तेच आहे ना पाण्याच्या पिशवीजवळ
हं
स सरकारी दवाखान्यात. पगार चांगला तर उत्पन्न दया वेतन देऊयात चान्स म्हणून.
कुणाशी बोलेलीस.
ऑल द बेस्ट. मुंबई गव्हर्नमेंट. सरकारी ते दवाखान्यात सरकारी दवाखान्यात. सगळाच सोस काम कमी तर पगार जास्त.
हॅलो!
हूं!
कुणाशी बोललेली आज.
हं हं बसल्यात. हायती मस्त. बाज. हूं तू बांधून झालं.
झालं कधीच.
झालं ग कधीच
आ
झोप फोन झाल्यावर वजण य आग ह्यो फोन झाल्यावर तो झोपी इथ लई जण आईत च्या काय बोलू समज ना पण त्यांच्या पुढं
काय संबंध?
अरे ते बोलले आहात
चालते चालते ठीक आहे
समोर बोलत असताना मी तुझ्याबरोबर कसं बोलणार अम
होय की कोण हाय फ्रेंड ये तुझी?
हो नाही ग खरतरी रिस्पेक्ट
हम्म मी त्यांना द्यायचं नाही
ज बसत तुला झोप आली नाही का?
ह ह हा आ झोपतो की बाई थांब
जेवण झोपले मस्त बसेल चला जेव गोळ्या खा आणि मगच आ
हा हा ठीक आहे
पहिलं काय करणार पहिलं काय करणार मग मग? मग? मग काय थोड झोपणार म्हण कि यांना तिथं हम्म
ठेव की
पण सहा तर होतो.
अव्वा
हह्या काय सोन सोन ते बाटकीच्या दोन ते हिरव कधी होणार ग जोपर्यंत हिरव होत नाय तोपर्यंत पैसे येत नाहीत.
होतय ग सगळं झाल्यावर टास्क सबमिट झाल्यावर होते गप बस की
की ठेव ग
हम् बाय जेव गप एक चपाती खा नाहीतर बोलणार नाय बर
बाय.
फोटो पाठव. हा हा हा
तीच
ठेवतो की काममध्ये चालू तर करू का नको मोबाईल